मी ना उभी ना करणार अग हा तुला पंधरा वीस रुपये आलतेत ना
हा
थांबा की
थोडे थोडे करून येतात ते
तुला किती पाच पाचशे आलते का?
अ नाही मला समजा एका वेळेस आठशे रुपये आले एका वेळेस दीडशे रुपये आले, एका वेळेस पाऊणे दोनशे रुपये आले. एका वेळेस साठ रुपये आले एका वेळेस सव्वाशे रुपये आले अशे थोडे थोडे आलेले
हा बाकीच्या नाही झाले चालू
चालू झाले त्यांना आता मागे जे कॉल आले का त्याची आले पहिल्या कॉलचे नाही आले त्यांनाबी
नाही का हे जे आता मला आले ते के आले मग बायाला
त्याचे बी नाही आले आता हे कॉल आले का तुम्हाला काॅलचे येतील तुम्हांला
हां का
ह हा
हा शंभर रुपल एक कॉल येते पंधरा कॉल कर ह
ते आता कळत नंतर किती येत किती नाही
हा तर पहिलं तर सोप नाहीच पण
नाही नाही
बर तर मला मेशेज केल्ता जुन नवीन लोक एड करायचेत
अ
आा
हाना त्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हायचं होतं
ते नंबर जॉइन कस व्हायचं मग
मी तुम्हाला तो नंबर वाट्सअप लिंक पाठवली ती का- त्याला क्लिक करायचं होत व्हॉट्सअप ग्रुप असल् ना त्याच्या मधी- त्याला त्या लिंक ला क्लिक करायचं तीन लिंक होत्या त्याच्या मधि-
हम्म...
तर त्याच्या मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ती लिंक- क्लिक करायची आणि जॉईंट व्हायच.
म आस हाय ना-
हम...
मग आता हचा नंबर जॉईन करूक मग त्याच्यावर-
हा कोणाचा हा तुमचा चालू तो-
नाही नाही तो जायचं तो सीता- ह अरे य तो माझा माझा आहे ना- डी हा नंबर आहे ना-
पण मग त्याच्या त सर लोक जॉईन नाही ना.
नाहीय का?
नाही आता याच्यात जे लिंक पाठवली का त्याच्यात सर लोक हे तुम्ही जॉईं तर करून घ्या.
मग जॉईन करून घेऊ का त्याला ते- कोण ती ओपन करू का-
हा पहिली व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा अशी लिंक हे बघा.
हा हा तिला करू का मग?
हा त्याला क्लिक करा आणि जॉईट करून घ्या तो ग्रुप.
नाव काय नाव हम्... त्याच्यावरही नाही येत काही मग-
हा ते सांगते ना टास्क करून न त्याला आपण- त्यांना म्हणू शकतो पैसे नाहीय टास्क येऊ राहिले बा-
का मग हे ना- सांगितल्यावर पहिलं मी जॉईन केला असत ना.
मला वाटल तू वाचला असल.
वाचलं मी माल वाटल नवीन अ- दुसर्या नवीन घ्यायचे काय-
ऑनलाईन-
माझ का? हा ना तू घरीये ना मंग आता घरी गेलो का करील ना.
आता आणखी दोन फोन कारण मला
हा तुला दोन फोन केला हा.